हा.. येतोय ना
हा.. झाला का स्वयंपाक?
हा.. झाला, झाला का?
हा.. आमचाही झाला. आमची जेवण चालू आहेत.
एवढ्या लवकर
अग.. मग, ह... किती वाजलेत? हा पण मग लाईट नाही नाय आमच्या इथे त्याच्यामुळे म्हणलं या जेवण
हा का
हा...
लाईट नाय आज जाऊन घेतले.
हम.
आमच्याकडे लाईट नव्हती आताच आले पाऊस आहे बागा सारखाच चाले वा
हा आमच्याकडे भीती आहे लाईट वायरी व झाड पडलंय ना मग त्याच्यामुळे ते पुढं निटकरायचं वायरमेन या पाण्याची येत नाय ना
आमच्याकडे तसंच होतं दोन किती दिवस दहा बारा दिवस झालं लाईटच नव्हती आता आले
आता कव्हा आले माय
हा का
आ आता मग तुमची आजच लाईट आली का
हा आजच आली त्याच्यातच सांगत्यात साठी तेने तेने
हम
भाकर नाय खाणार मग काय खाणारे
ला
पर्यंतो बा तिखट नाय खानार मी भात भात खाईन नुसता.
का बरं
का माहिती दुकलय मन तुम्हांला
हम तो खाईल भात
भात भातच खातोय म्हणून ताकद नाही राहत.
हा बात ना ताक दे राात मी निस्ता भात खाते.
हा म्हणून लुकड्या आ त तेवढी तुम्ही त
तन तर म्हणताय जाड होते ना
हा जाड होतंय मराई
काय काय म्हणत्यात ना भाताने तब्येत होते आमची काय होत नाय मग आम्ही तर भातच खातनी तोयना
असा काय होत नाय भातान तब्येत होत्या
होय
आज आव घेतली मग बसला वैशूला रिटर्न फोन करायला मग फोनच बंद होता शे त्या पोत लाईटीसनी मग फोन ही नाही केला मग आजच म्हणला थांब करावा बरं
माणसावर देता.
नाही घरचीच माणसं होती आम्ही दोघं होतो म्हातारी म्हातारा आणि दिदू वाला गलती
हम हम आज सुट्टी होती ना पोरास्नी हा
खणून झाला लावायचा झाला थोडासा उद्याचा दिवस जायलच लावायांना बाकी आहेत पण मग हा
माणसं काय सांगते का मग
मग सांगायल आलतील ते खाली घेऊन मोठं आव्हने ये लागतील माझा इडं काही आहे बारीक आहे ना
ते घर, त्या घरीच लावून घेतोय आम्ही पण ते.. हा.. आ.. ते घर आवाने है ना हे घर मोठे आहे. हा..
हम्म
बोल, तिकडे राहतेत माणस दूरीतून
तिथलीच राहतात का बाहेरून आणयच ते?
नाही बाहेरून नाही आणती, गावातलीच घ्यायची साबुदाणा आलो ना मग दुसरीच्या होते ना
हा.. का? एक दिवस का नाही नाही एक दिवस आवायला, हा.. फक्त आवायला. आवायलाच
मला सांगायची माणस हम्.. खायला ग आम्ही चार माणस ती खनन बरोबर होते.
हम्... एक.. बरच माणस खणत्याती. एक माणूस तर किती काम करतय? आमचे हे जेव्हा ते पण मग या पाऊसच पता चालय पाण्यामध्ये रस्ता नाही तिकड जायला. पुुलावरून उतारा नाही राहत.
आ.. व
पाने राहतय पका ना हा.. आज बरच पका पाणी आलाय.
हा.. मी गेलते गोटीला बाजारा तर त्या गोठीत ही पका पाऊस चालता येईना की काहीच नाही. ते दहाव्याचा बाजार होता ना? दादा येईल होत ना तिकडनं शिरवाडीवरून
हा.. का.. आणि मग त्या बा पाण्यामध्ये कसां काय बाजार केला तुम्ही?
त्या पाण्यामध्येच बाजार केला पाण्यातच व्हायला गाडी वाहूनच मग गाडीत टाकला आणि मग त्याला म्हणलं मग तू जाय त्या बाजार घेऊन तिकड म्हणून मी आले इकडं वासाळ घरी
हो.. मग
हा.. तसा का जाईन?
तु.. सा..
हा.. जायचं हो दादा पण पावस सारखा चालायला रस काय नाही चांगल जायला मग, म्हटलं थांब म्हणला जाऊ मग लवकरच
हा.. जावस काळस मग.. काय भजन भिजन ठेवलंय का?
नाही भजन नाही राहत... कार्यक्रम राहत सत्संगचा
मग कार्यक्रमला मंग तुला
सकाळ
सकाळी जाशील
सकाळ ला जाईन. हां सकाळ जाईन नऊ ते अकरा, हम्म.
हम्म, जावा म सकाळी. हम्म म उद्या शाळेेला खाडा का?
नाय सुट्टी टाकलीये ना.
हम्म मंग हां.
परवा का परत एकदा वाय ते चेंद्या आलती माहितीय का तुला? देहु नानाची बहीण, देऊ नाना ची बहीण. शिकव्यात दिलीय ती, तिचा पोर्र्या वारलाय ना.
अं कसं काय?
तेच, लायटीचा शोक लागला त्याला.
मोठा होता का?
हा म. बारा विला. बारावी होऊन किती वर्ष झालतं रेश्मा, दोन तीन वर्ष झालतं ना. तीन वर्ष झालतं बारावी हुन. लाईट लावाय गेलता.
म्हणजे घरातली का?
घरातली लाईट लावाय गेलति आकडा व आकडा टाक ते तसं कराय गेला होता तो एक आकडा आटकला वर आणि एक पडला खाली, तो पडला नेमका पायावर त्याच्या. तसाच शौक लागला आणि घरी कोणी नव्हतं तो एकठाच होताना, त्याची बहीण का कोण होती काय माहीत?
हां.
त्याचाही दावा पर्वा का य ना. मंगळवारी हम्म. ते दावायला जायला लागलं, हे दावायला जाय लागलं, म्हण एवढंच होऊन दावाच होऊन देऊन मग घेऊ आवनी.
हा.
तु दादाला केलाता का नाही फोन, हम्म.
केला होता राती केला होता मग
अवनी घेतली.
र
हम्म. हा का.